हॅलो! हॅलो!
हॅलो हा
हा येतोय आवाज काय झालं माहिती का? मी आधी कॉल लावला तुम्हाला
हा!
तर तो आपोआप समिट होऊन गेलाय आणि झिरो दाखवतोय आणि हा दुसरा कॉल लावलाय तुम्हाला हा. झाल
आधी कुणाला डायल जर केला असेलना तर तोच नंबर दाख होत आणि पूर्ण झालंय कार्य असे तरी दाखवत.
हा तेच झालंय. तुमचंच तर म्हणजे दाखवला का पूर्ण झालाय आणि मग तो झिरो दाखवला. आणि मग आणि आता लावला तर लागला तो. म्हणून मला उशीर झाला कॉल लावायला.
अहो दोन तीन वेळा ला ट्राय करावं लागतं मग पहिला याच्यात लागला तर लागतो नाय तर दोन तीन वेळा ट्राय करून करून ये ना पहिला झिरो सेकंदच जातो कॉल.
हो असं का बर होतय मग? कधी काय होत कधी कधी तो काउंट नाय होत. हा! असं पण होतंय. काय होत काय वरूनच प्रॉब्लेम आहे काहीतरी हा. म्हणजे आता जो कॉल झिरो दाख खून दाखवतोय ना आता तुम्हाला जो लावला याच्या आधी तो धरून म्हणजे माझे चार कॉल फेल गेले.
दाखवतोय का तो कॉल म्हणजे ऍड झालाय तुमचा तो कॉल
हो तो कॉल ऍड झाला आपण झिरो दाखवत.
हा!
हम्म!
सेकंद झिरो दाखवतय आणि कॉल इकड ऍड दाखवतय. असंच माझं पण बरेच झालेत जाऊदे आता काय आपण नाही करू शकत. बाय!
आपण तर खूप काळजी घेततोय पण मग आता होऊन जात काय करणार आहे. हम्म हम्म!
चालेल आपण कोणता तरी विषय घेऊया.
काव?
हो ते तिचं पण तसंच होतंय ना मायाचं पण
मला आला होता त्यांचा कॉल पण नेमकी चपात्या बनवत होते तेव्हा हो ना आवाजच येत नाही आहोत. हा ना तेस तर
रेंचा प्रॉब्लेम आहे जास्त तर असं काहीतरी खुणाचथ काहीतरी क थोडा असेल प्रॉब्लेम का तर कॉलही होते पट आणि कधी कधी दोन तीन कॉल लावले की व्यवस्थित लागत पण एखादा फेल जातोच एक-
जातोच
आता मला माझा आवाज येतोय रिपीट माहिती आहे का कॉलमध्ये.
हो ना हा हां मला त्या दिवशी होत होतं बरं का असं हा. तुला हा ग
काहीतरी कॉस कनेक्शन होत असेल.
हा आता कॉल चालूच आहे ना. ब काही नाही आता काय भाजी बनवली मग?
आता आम्ही फ्लावर
हा मी पण वांग बटाटा ची भाजी- भाजी बनवली चपात्या भात घातला थोडा.
भाज्यांचा खूप प्रश्न आहे मुलांचे डबे. परत घरी सुकी पातळ दोन भाज्या करायच्या म्हटलं की वेयता ग सगळं
बरं रोज आहे ना सकाळ संध्याकाळ.
हा नॉन व्हेज वगैरे खात क दे्या तुमही
हो नॉन व्हेज आवडतं ना आमच्या घर-
हा मग ते तरी जरा पर्याय बर आहे कधीतरी अंड्याची भाजी चिकनची भाजी करता तरी येत. ते
आणि ते खरंच खरंच खूप छान आहे म्हणजे. ते बनवलंो का माणूस होत तस आहे भाजन तसं डोक्याल तरनी काय करायचं काय करायचं?
कारड आहे ना फ्लावर पण काहीना आवडत नाही कोबी आवडत नाही.
हम्म
प्रत्येकाचे व थोडं भाज्यांची किटकिटच असते. शिमला आवडत नाही कुणाला वांगा आवडत नाही.
नाही आमच्या घरात ना, त्या दोघांना आवडत नाही आहे्ही सासूसोना दोघी जणी खातो कोबी. आणि संचितचे तर खूपच नाटके हो त्याला तर भरपूर मजा आवडती नाही म्हग टिफिनचा असा वायताक होऊन जातो त्याला, काय देऊ होऊन जात रोज काय देणार आहे.
मग कोबी आवडत नाहीये तर, कोबीवरर तुम्ही एक वेगळ असं ट्राय केलं का ते कोबी मंचुरियन मिळतात बघा,
गोबी मंचुरयन
हा ट्राय करायच ते छान लागतात मंचुरियन कोबीचे मंचुरियन.
पण त्यांना खूप श्वास लागत असते ना वेगवेगळे तर,
नाही नाही काही नाही जास्त काही लागत नाही त्याला आपलं काय करायचं कोबी बारीक चिरून घ्यायच किंवा किसून घ्यायचा,
हा
त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं पिळून असं,
हम
आणि त्याच्यामध्ये काय करायच आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची कुणी कुणी जिरे आवडत असेल तर जिरे आपण टाकत
हो
नाही का आलं लसूण हिरवी मिरची जिरे, ओवा मिक्सरला बारीक करायचं त्या कोबी मध्ये मिक्स करायचं त्याला पूर्ण सोळून घ्यायचं त्या, कोबीला आणि त्याच्यानंतर मीठ आपल्या, डे समजा असेल सॉस तर ह्याचा सॉस घालायचा आपला. अ शेजवान सॉस घालायचा शेजवान सॉस, टोमॅटो सॉस परत एक तो हा असतो अ विनेगर पण असत बघ विनेगर आणि आणखीन कोणता तो सोया सॉस
हा हा
ते पण म्हणजे असेल तर अवेलेबल घालायचे नाहीतर बाकीच मग आपलं साधं अ शेजवान चटणी जरी असेल आणि नुसतं अस टोमॅटो सॉस असेल कारण हिरवी मिर आपण ऑलरेडी घातलेली आहे म जस स्यसी े असेल तर त ते ऍड करायचे आणि त्याच्यामध्ये थोडा मैदा टाकायचा
ह का
कोबी मध्ये मैदा आणि थोडंसं बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर असत एक कॉर्नफ्लॉवर पण त्यानी थोडं क्रिस्पीनेस येतो पण मग आता हे जर पिठा आपल्याकडे काहीच नसेल कॉर्नफ्लाॉवर नसेल किंवा अ मैदान असेल नुसतं साधं बेसन पीठ आणि आपलं थोडं तांदळाचं पीठ वापरलं ना
हा तरी चालत
समा वाट बे द च पांदळाचं पीठ त्याच्यात टाकायचं आणि त्याचा सगळं जी सार पीठ मळून घ्याय थोडसं घट्ट ठेवायचे असे बॉल्स तयार झाले पाहिजे पिठाचे असे बॉल्स
हा
णून असे बॉल्स तयार करायचे आणि म त्याच्यात वरून तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर पण. तुम्ही टाकू शकता
हम हम
आणि डायरेक्टली आपल्या तेलामध्ये तळायचे डीप फ्राय असे म्हणजे भाजी तळतो तशी ते गोल गोल करून ते पूर्ण तळून घ्यायचे लालसर असं आणि ते नुस ते जरी खाल्ले तरी छान लागतात किंवा ते शेजवन चटणी बरोबर खाल्ले तरी छान लागतात हा आणि मग मंचु देन वेगळ करायल असेल आणखीन मंचुरीयन प्र ज वेग करायचा असेल तर मग त्याला ते सॉस परत लागतात म्हणज नाही का अ तेलामध्ये काय करायचं कांदा परतून घ्यायचं शिमला परतून घ्यायचं गाजर परतून घ्यायचं असे अ लांब लांब असे बारीक काप करायचे कांदा जस उभा कापतो तस सगळं गाजर सिमला काप करायचे आणि तेलामध्ये थोडसा अस हाफ फ्राय करून म्हणजे निम्म अर्ध शिजवायचे ते
हम्
मंचुरियन साठी आता हे झाले नुसते कोबीची ती भजी आपण करतो ती वेगळी आणि मग त्याच्यामध्ये हे करायचं भाज्या टाकायच्या अशा वरून नाही का आपलं हे
हा
तेलामध्ये शिडला कांदा आणि गाजरा बारीकस परतून घ्यायच आणि त्याच्यामध्ये मग ते सोया सॉस पत आलं आपलं शेजवान चट चटणी विनेगर आणि टोमॅटो सॉस आणि वाटलं तर जास्त स्पायसी पाहिजे असेल तर थोडं तिखट टाकायचं लाल तिखट
लाल तिखट हा
आणि थोडस मीठ टाकायची गरज नसते कारण ऑलरेडी विनेगर आंबट असत सॉस मीठ असत शेजवान चटणी मध्ये मीठ असत गरज वाटली वर रुण मीठ घ्यायचं नाही तर मीठ टाकायची गरज नसते आणि कारण आपण भजी करताना त्याच्यात मीठ टाकलेलंच असते
आणि मग त्याच्यात ते सगळे सॉस वगैरे घातलं की त्याची थोडी ग्रेवही तयार होते अशी
हा, हा
घट्ट सर मग त्या ग्रेवही मध्ये हे बॉल्स जे तळलेले आहेत ते टाकायचे आणि झालं मंचुरियन तयार कोबी मंचुरियन
ह, ह, ह
म्हणजे काही काहींना ते सुके पण डायरेक्ट आवडतात म्हणजे डायरेक् तळले पण शेजवान चट बरोबर खातात पण ज्याला अशे ग्रेवी सोबत खायचे तर त्यांनी असं हे करायच सॉस वगैरे टाक पण आता जसं सांगितलं ना आपल शिमला कांदा गाजर
हो
कुणी, कुणी कोबी पण टाकत त्याच्यात थोडासा म्हणजे असं वरून आणि मग ते ओलं मंचुरियन म्हणजे असं थोडंसं सुक्यापेक्षा थोडंसं ग्रेवही मंचुरियन तयार होत ते पण छान लागत
आणि ते खायला पण म्हणजे असं कोरडं, कोरडं नाही लागत मग मस्त
हा कोरडं लागत नाही आता काही काहीना कस कोरड पण आवडतात म्हणजे जसं आपण कांदा भजी बटाटा भजी, कोरडी खातो तसंच चटनी बरोबर पण खातात ते आणि मंचुरियन ल का म ही ग्रेवी करायची म्हणजे हे ना तुम्ही कोणता पण मुलगा असू दे जो कोबी खाणारा नाहीये ना तो पण कोबी खायला लागतो कारण हे एवढं टेस्ट टी होत ना हे सॉस वगैरे वापरून
हा
म्हणजे मी तसच ट्राय केलेलं आहे कारण माझ पण अस कोबीची भाजी म्हटलं का पोर नाक मुरडायची खातच नसायची कोबीची भाजी कशी पण करा डाळ टाकून करा साधी करा तरी त्यांना आवडायची नाही मग मी असंच नाही का ऐकून, ऐकून युट्यूब ला बघून, बघून जरा वेगवेग त्याच्यात वेरिफिकेशन करत, करत आपलं ॲड करत राहिले म्हणजे काही व्यवस् तू घरात नसतील तर त्याच्यात वेगळा पर्याय निवडायचा आपण आपल्याच मनाने मग ते हे टाकून कसं होतय चांगलं होतय करायचं तसच म्हणजे असं मुलांना मग ती आवड मग आता काय स्वत ताच मुलं अख्खा कोबीचा गड्डाच घेऊन येतात आम्हाला मंचुरियन करून दे म्हणजे हा एक पर्याय होतो की आपल्याला भाज करायचं म्हटलं की फक्त थोडस तेल वा लागत त्याला
हा ना हा, हा
ग होत हे सगळं ऍडजस्ट चालेल मग ठीकाय आपला संपलाय आता वेळ
तुम्ही करता का? करा नाइ नाइ आत तुम्ही कॉल करता का आसं म्हणते?
परत का?
हां.
पण आता लागला त पाहिजे ना बगतोय लागतोय काय? लगेचच्या लगेच लागतोय का बघते हा बघा.
बरं चाले